हॅलो!
हा हॅलो.
हा, कट झालं गं
होय आपोआपच कट झालं ते, मी पण बघितलं तुमचा आवाजच ये ना, मी एकटीच च बडबडालोय. मी म्हटलं, कसं काय आवाज ये ना म्हणून बघतोय तर
नाही नाही, मी हलो हलो म्हणालो किं बाळा
अं ते खरं मला ऐकू आलं नाही, ऐकू यायच नाही ते आवाज, मग कट झाला आपलं आपलं कट झालं, मग मला काय कळना, मी म्हटलं, कसं काय कट झालं म्हणून आनी फोन लावला त्यांच्या फोनवर, नी
हा हा हा, चालतंय आवरलंय सगळं
आता भांडी घासालोय बोलत बोलत
हा हा हा हा.
आजच उशीर झाला, रोज माझं नऊ साडे नऊ पर्यंत आवरतय सगळं आज मुलगीचा अभ्यास घेत बसलेलो, तिला अभ्यास करायला सांगितलेलं ते अंगट्यांचं ठस उठवायचं हुतं, मग ते तिला उठवाय येणार नाहीत नाही, कलर लाऊन,, मग तसलं काय तर असलं की, आपण काळजी घ्या पाहिजे ना ते.
होय होय घ्यायला पाहिजे. कळत नाही ते समजावून, सांगून ते करून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडनं.
होय, ते कलर काय कुंकुचं पाणी, गुलालाचं पाणी करून त्या हाताला लावायचं बोटाला. आणि ते ठसं उठवायचं, आणि ते ठसस्यासनी डिझाईन कराय अस काय तर प्राणी तेन काढायचं, ते डिझाईन डिझाइन करायच त्या ठसासनी, असं सांगितलेलं, मग तिला कुठलं येणार हाय एवढं अवघड, मुलगीला आमच्या दोन दुसरीलाय. हॅलो! हॅलो! हॅलो!